हॅलो.
हा आवाज आलाय काय.
आला आला बोल की. काय म्हणतेस.
काय नाही बघ निवांत तुझं काय चाललंय.
काय नाही मग चाललंय शाळेची तयारी आली आता
हा हा हा होय.
हम्म.
हम् हम हम्.
तक्षुची तक्षुशाळा तास अ दोन दिवस झाले चालू झाली ये
हा हा हा हा. मग तकक्षू ला कुठे फिरवून आणलीस किननी?
हो सुट्ट्यामध्ये आणलंण आता सज्जनगडला नेलं होत रामदास स्वामींचे अ तिथं हे आहेत ना अ समाधी हम्म तिकड न म्हटलं तयाच्यानंतर एक अ अ यवतेश्वर म्हणून महादेवाचं मंदिर आहे कास रोड ला खूप सुंदर आहे तिथे नेलं होत. त्याच्यानंतर संगम मावली म्हणून जिथे छावाची शूटिंग झाली ना
हम् हम् हम् हम्
ते महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर गणपत तिला नेलं होतं वाई च्या गणपत ती जिथे मराठी अ जेवढे फिल्म होतात ना सगळ्यांची शूटिंग तित थे घाटावरच होते त्या
हम्म.
तर अजून एक इथे आमच्या इथे जवळच एक दहा किलोमीटर अ ल हे विहीर आहे अशी म्हणजे बोरमोट्याची विहीर म्हणून आहे जुन ही पुरातन काळातली शिवाजी महाराजांच्या
हम्म हम्म हम्म.
तिकडे नेऊन आणले तिथे एक शाखंभरीचं मंदिर आहे ते भारतातलं दुसरं उगम स्थान आहे. शाखंभरीचं कारण शाखांभरी ही शक्यतो कर्नाटकात आहे मेन.
हम्म हम्म हम्म हम्म.
त्याच्यानंतर अजिंक्य ताऱ्याला
हम्म हम्म हम्म.
महाराज दोन महिने किल्ल्यावर होते. राहिला.
ताराला व्हय हम्म हम् ह
व्य होतं दोन महिने तिथे.
हा हा हा हा
असे म्हणजे भरपूर आहेत कारण हो भरपूर आहे.
म्हणजे फक्त महाबळेश्वर पाच गणी आणि कासपठार सोडून म्हणजे वाईचा गणपती सोडून आणि भरपूर आहे त बघण्या सारखं
हो भरपूर आहे पुरातन मंदिर आहे त्याच्यानंतर अ इथून पुढे गेलं ना अ बाजीरावांचं अ एक मोठा राजवाडा आहे तिकडे. खूप सुंदर आहेत. तो अ येसुबाईंचा आहे येसुबाईंचा. म्हणजे साप म्हणून एक गाव आहे तिथे आहे त्याच्यानंतर इथे महा महाराजांचे दोन महाराज आहेत इथे शिवेंद्रराजे आणि उदयनराजे त्यांचे वाडे आहेत मोठे मोठे उदयनराजांचा वाडा तर नऊ एकर मध्ये आहे
एवढा मोठा
हो नऊ एकरमध्ये आहे त्यांचा वाडा इथे आपल्या घरापासून एक दहा मिनिटांच्या अंतरावर आहे त्याच्यानंतर - अ बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले तीच शाळा म्हणजे हे इथं आत्ता राजवाडा म्हणता त त्या परिसराला ते शाळा ते शिकल्यात शिकले चौथी पर्यंत तिथे होते मराठी शाळेत त्या
हा हा हा हा
त्याच्यानंतर अ म्हंजे असे खूप छोटे छोटे ते महादेवाचे मंदिर आहेत पण हेमाडपंथी मंदिर आहेत सगळे अशे आणि स्वतः राजे तिथं गेल्यालेत त्या मंदिरात शिवाजी महाराज कारण ही राजधानी चा आहे ना सातारा
हम्मम म्हणजे तिथं मंदिर बघ ते पुरातन काळात
तुला माहितीय का म्हणजे अ कासला जाताना एक येवतेश्वर मंदिर आहे म्हणजे ऍक्च्युली ते मंदिर आहे ना. असं खाली उतरून जायचंय पायऱ्या उतरून. आणि सगळं. अ तू हिला गेली होतीस का माचनूरला मंगळवेड ला हिला. माचनूरच मंदिर आपलं मुंडवाडीला हुरडा खायला गेलतं. आपण
मी नाही घरी गेले मुंडेवाडीला येवढं. हल.
हम्म. त्या टाईप मध्ये ना महादेवाचं मंदिर आहे.
हम्म हम्म.
जागा आहे. म्हणजे असं छोटच आहे मंदिर. पण हे मड मंदिर तू गेलीस ना. देवळात. पावसाळत तर एवढं सुंदर असतं ना. साईडनी सगळीकड. हे असत. म्हणजे त्या टाईप मध्ये ते मंदिर आहे महादेवाच. येवतेश्वर म्हणून आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक मंदिर आहे महादेवाचं ते नदीच्या पात्रात आहे. कोटेश्वर मंदिर. म्हणून आहे. खूप सुंदर आहे म्हणजे असं बघण्यासारखे. ते मंदिर तर इथून म्हणजे एक. अ. इथून मला वाटतं. आठ किलोमीटर आहे ते मंदिर म्हणजे तक्षच्या शाळेपासन दोन ते तीन किलोमीटर आहे.
हम् हम् हम्.
हमं. त्याच्यानंतर. अ छोटे छोटे महादेव आहेत असे अं त्याचं पाटेश्वर म्हणून मंदिर आहे. म्हणजे तिकडे ऍक्चुलीच राहून. जातात म्हणजे एरवी कोण जात नाही त्या साईडला. तर तिथं ना. अशे अं एवढे महादेव आहेत ना त्या महादेवात महादेवात महादेव असे छोटे छोटे हे आहेत त्यांच्या मूर्त्या आहेत त्या खूप बघण्यासारखं आहे ते पण. हम्म, खूप छान आहे ते एकदम, औंची देवी आहे इथे सातारा जिल्ह्यात.
तिथन जवळ, ते बघितलय मी, औंच-औंचची देवी बघितली.
मीन तक्ष गाडीवर जातो, बारक्या. हम्, तिथं पण एक छोटस असं तळय खूप छान आहे ते पण, सुंदर आहे.
हं हं हं
खूप म्हणजे बघण्यासारखं खूप आहे पण पाऊस असे एरवी गेल ना तुम्ही अस, तर तुम्हाला ते चांगलं वाटणार नाही. पावसाळ्यात कसं असं, अ उ हिरवळ असती, प त्याच्यानंतर पाऊस असतो. आणि हितेचं म्हणजे गावात गड राळी म्हणून आहे, तिथे ना, हा भैरोबाचं मंदिर आहे. ते वर जायचय, जस सज्जनगडला चालत जातो ना वर, त्या टाईप मधे आहे. मंदिर, आणि वर गेल्या एवढं भारी वाटतं ना विचाराला नको. म्हणजे आपण बागेत कस, चि वडा घेऊ जातो ना, तसं आम्ही आमच फ्रेंड सर्कल सगळं तिथं घेऊन आम्ही जातो खायला असं.
तुमाला भारी्या आहे मग हे सारखं- सारखं, म्हणजे कुठेतरी जायचं म्हणलं तर, सारखं एकाच ठिकाणी ट्रिप काढायची गरज नाहीेये.
नाही नाही, हा कुठेही जायचं रोज. नवरात्रात तर आम्ही नऊ देवी फिर तुम्ही म्हणजे तर भरपूर आहेत मंदिरं पण देवांची अशी वगैरे छोटे, छोटे, छोटे. आणि त्याच्यानंतर तुम्ही, हायवे वर न येताना येताना एक तुम्हाला तुळजाभवानी मंदिर लागत. ते काय स्वयंभू वगैरे नाही या ते महाराजांनी कारखान्यावर बांधलेला आहे. कारण की इथल्या लोक कला तुळजापूरला जाता येत नाही. कुणाला वगैरे असं म्हणून त्यांनी ते हे केले कधी आलीस तर तिकडं पण जात जा असं खूप छान आहे मंदिर ते शूटिंग होत बघ अ पारू सिरीयलमध्ये तेच होतं सगळं मंदिर
हम्म हम्म हम्म हम्म
पारू सिरीयल माहिती ना तूला
मायता माय कोण
त्याच्यात होत ते आता इथे धरण पण आहेत उरमोडी धरण म्हणून आहे आणि कनेर म्हणून आहे. तिथं पण सुंदर आहे म्हणजे अस थ गेलात तर तिथं तर अं उरमोडीला गेलीस ना इथे तर छटे छोटे मंदिर आहेत ना महादेवाचे इतके छान छान आहेत ना विचारायला नको
हम्म हम्म हम्म
म्हणतात ना पूर्वीचे दरी होऱ्यात त्या टाईप मध्ये
हा
हम्म तसे आहेत ते पावसाळ्यात छान वाटतं तिकडं जायला असं
हम् मग सातारा साईडला अ खाण्यासाठी फेमस काय आहे
सुपनेकरांचा वडा आहे. त्यांचा शाबुदानावडा असतो. त्यानंतर हिथ मिस तळ जास्त चालते मिसळ इथ झटका मिसळ म्हणून आहे त्याच्यानंतर मॅडीची म्हणून त्याचं नाव मॅडीच आहे सग त्याला मॅडीच म्हणतात.
हम्म
अशी असते ती एक मिसळ छान इथ काय अ चिकन मटन जास्त प्रसिद्ध आहे साताऱ्यात क्चुली मानस जत्रा म्हणून हॉटेल आहे. त्याच्यानंतर भरपूर असशे हॉटेल आहेत चिकन मटनचे वगैरे असे
हम्म हम्म हम्म हम्
म्हणजे ते जास्त इकड आहे. म्हणजे कसं इथे दसऱ्याला कसं आहे माहिती का. अ दसऱ्याला आपण शस्त्रांची पूजा वगैरे करतो ना. तर संध्याकाळी तो नैवेद्य असतो. सुतंद्र म्हणजे शा ह्याचा नॉन व्हेजचा इकडं ती प्रत आहे. हम्म इकडे कस नॉनव्हेज जास्त चालतं. तर हा जास्त नॉन व्हेज चालतं. आणि ते सुपनेकरांची पुूरणाची पोळी आणि खटाची आमटी ते पण खूप प्रसिद्ध आहे.
हम्म आणि हे पण म्हणतात कि ते साताऱ्याचा क कंदी पिढा
पेड आहे त्यानंतर लाटकरांचा म त म्हणजे खूप म्हणजे खूप आहे असं म्हणजे खाण्याच्या बाबतीत भरपूर आहे.
हम्म.
त्याच्यानंतर अ चंद्रविलास म्हणून आहे. त्यांच पण सगळं नाश्त्यासाठी खूप छान असत.
हम्म.
हम्म वे सा त्यांच पण भरपूर आहे जेवण वगैरे शक्यतो इकडे असं म्हणजे जेवण म्हंटलं ना अ ठेचा बाकरी त्रीम वांग्याची भाजी आणि इकडे एक महाद्या म्हणून प्र प्रकारे शेंगदाणाचा करतात.
हां
हा म्हणजे आपण कस शेंग चटणीटणी खातो ना तस ते भाजी म्हणून महाद्या म्हणून करतात शेंगदान्याच्या कुटाचा करतात हिरवी मिरची वगैरे घालून
ते जामटे टाईप
आमटठी नाही सुकी भाजी
हा
हा खूप छान असत ते ते भाकरी बरोबरच चांगलं लागत हम्म आणि इकडं काळ्या घेवड्याची आमटी खूप प्रसिद्ध हाय. म्हणजे तू कुणा त्री घरी जाईल. खेडेगावात म्हणजे शहरात पण करतात, खेडेगावात कुणाच्या ही घरी जा तू जास्त करून ठेचा भा करी आणि का काळ्या घेवड्याचीं आमटी. प्रसिद्ध हयं. कडं ते
आम्ही शा शाळेत नाई, कॉलेजला असताना, अकरावी बारावीला असताना मी तिकडे आलते ट्र्रीपला. महाबळेश्वर, पाच आणि वाईचा गणपती आणि अ प्रतापगड.
प्रतापगड हो.
हूं.
अग ह्या ह्या म्हणजे जिल्ह्यात किनै खूप आहेत. देवस्थान पण तेवढेच आहेत. अ, मेन म्हणजे अ खंडेराया पालीचा. खंडोबाचं मंदिर ना, हूं. जिथं अ खंडोबाच आणि भानुबाईचं लग्न झालं ना ते गाव पाली हूं ते म्हणजे त्यांची या त्रा असते ह्याच्यात जानेवारी मध्ये, एक दोन तारखेला अस खूप मोठा सोहळा असतो. जवळ जवळ दहा लाख भाविक असत्यात तिथे. पालीच्या मंदिरात. हो. आणि त्याच्यानंतर औंधच्या देवीची यात्रा लगेच आठ दिवसानी असते. म्हणजे आन ही हीकडे कसं आपल्याकडं कसं पंढर पूरला आता तुमचं कोल्हापूरला काय, असं मला महित नाही तिकडे काय प्रसिद्ध हाय, आता आपल्याकडे चार वाऱ्याच माहितीय आहेत आणि ह्या छोट्या छोट्या एकादशा, तसं हिकड ड नई हिकडं चैत्र महिना चालू झाला ना ज त्रा सगळ्या गावच्या जत्राच असतात. म्हणजे जवळजवळ हे अक्षय तीत तृतीयापर्यंत चालू अस सगळं, जत्रा हा एक झाल्या एका गावाची असं ते प्रसिद्ध आहे बर का इथ सा तर येतानी. त्याच्यानंतर हिथं एक ऐ त्यासि म्हणजे अ जवळ जवळ अ खूप वर्ष म्हणजे आता मला ते वर्ष माहित नाहीय. अ रंगपंचमी ला बावधन म्हणून एक गाव आहे तेे. तर तिथं बगाडाची प्र ता आहे. बगाड असतं तू तिजे मल्हार वारी पिक्चर बघितला नाही का तो? अगं बाई अरेच्या हा हा बगाड तर ते मी आणि दक्षु बघू बघून आलोय जाऊन मागच्या अ रंगपंचमीला आम्ही तिथे की नाही, त कसं असतं माहिती का अ म्हणजे मार तंड देेव आहे तो तर त्या देवाला नवस करतात आता समज, मी नवस केलाय